हा
याले त्यानी ऐकायला?
यालय ऐकू?
हा, मग माझ्यासोबत बोला तिकडं बोलु नका.
हा हॅलो! इथं पालखी दर्शन ला आलोय.
हा हा
आज हाय ट्रिप, खूप गर्दी हाय खूप गर्दी हाय. आज हिकडची, वारीची ट्रीप पडल्या.
हा हा
हा
मग जे मग जेव जेवण जेवणच जेवणाचं मग तुमचं, तिकडे गेल्यावर? वारी च्या ईकडं, काय ते?
डबा घेऊन आल्यात म्हटलं.
लोक डबा घेऊन आला पाघूर
हम्म, तर संध्याकाळी तर गोंदवले हुन लागते गोंदवलेला. गोंदवले महाराज, गोंदलकर महाराजांचं मठ आहे.
हा मग तिथ प्रसाद असल कि? हं हं
ह.
हं.
पाऊस आहे भरपूर इकडं.
पाऊस आहे चालू, इकड नाही थोडासच आहे, बारीक.
हम्म हम्म हम्.
मग दर्शन करून येणार, आता रोजच आहे. किती, आज सारखं चालंयस नव्हे वारीला?
होय.
हम्म हम्म मग तरी पण किती, किती घेता मग, किती घेता भाडं?
अं, इकड शीटावर असते, सहाशे रुपये, पाचशे रुपये
शिटावर म्हणजे?
एका शिटाला
आता आणि स्टे असलं तर मग?
स्टे असलं तर आणि वाढतय, हम्म.
वाढवायच बघून अंसते.
हम्. आता इथं आहे पालखी, बरड उद्या नातेपुते.
आ इथले आमच्या इकडचे पण लोक गेलेत वाडीतले.
हं हं हं.
नरसिंह वाडीकडचे तिथले लोक गेलत.
बर जरा त्यांना सांगाय ना, गाडी आहे म्हणून.
व्हय काय?
व्हय एखादयाचा फायदा करायचा.
व्हय करायच की हो, तुम्ही आमचा फायदा केला तर आम्ही करणार की, अस काय करता तुम्ही पण.
बर बर बर.
हा.
ह
चहा तीन झालंय की मी मग तुमचा?
चहा नई, त्या गेल्यावरच झोपलतो ते आत्ता उठलोय.
हम्म हं.
हम्म.
मग गाडी पार्किंगचं मग कसं करता?
आहे लावलंय का कडेला.
आणि तिथ पंढर पंढरपूरला गेल्यावर, तिथं गेल्यावर तिथं तर पार्किंगच हेच नाही आहे.
हम्म, दोन्ही पण दोन्ही पण गाड्या आल्यात, पंढरपूरला हाय आपलं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी लावतो आपण.
म्हणजे कायम जात तिथं काय? हा हा.
तुम्ही रेअरली सारखं फिरता, त्याच्यामुळे आता हॉटेल्सच अ परत राहण्याचे ठिकाण हे ते सगळं तुम्हाला माहित झालं असेल नाय?
होय होय हो.
आणि ओळखीचे ज्या त्या पॉईंटला कसं ओळखीचे झाल्यात आता.
होय हो हो
परवाच आम्हाला एक्सपिरियन्स आलाय मोठा
मालवणच्या ट्रीपमध्ये
हम्म ते नाही काय चहा चहा आम्ही सांगितल्यावर ती चहा नाही म्हणली तुम्ही सांगाल गेल्यावर चहा दिलाय की आणून काय त्या बईसारखी बई कुठं बघितलं नाही
तुम्ही पहिला पाच च्या सांगायचंय नंतर कॅन्सल करायचं मग असंच करणार
विषय आत्ता पाऊस होता पाऊसाचा तर रेनी सीझन चालू आहे मग एवढं पाऊस असताना गार आपण पील काय म्हणताना ना थांब म्हणलो तर कॅन्सल केल्यावरती ते बै ला रागाला तिल्या हॉटेलच्या हा आणि नंतर मग तु मग मग मग हा राग आहो ठीक आहे रागाला सॉरी हा आहे झाग म तुम्ही सांगाना ऐक आम्ही सांगना ऐकले का नाही परत आम्हाला पाहिजे म्हणून दोन वेर क्वेस्ट केली काय
त्यांना आणि परत हे करायचं असते
हम् होय काय लय शां
हम्म
आ आम् आमच काय चुकलं होतं काय तेव्हा दोन वेळा आम्ही रिक्वेस्टच केलतो की आता दुसरीकडे तरी पण मी दोन तीन ठी काणी बघून आल मी नव्हतं चहा मग तिच्या जवळ त्यांच्याच तिथं चहा होता
त्यांना धंदा फुल असल्यामुळे त्यांना काही गरज नाही आहे हम्म हम्
आता मग आता आम्हाला गरज आहे म्हणाल्यावर आता आ तिथे जाऊन हॉटेल आमही टाकायला पाहिजे बरं व्हील गस असा होय की होय की माझे मिस्टर असतात बघा वाडीतहॉटेलमध्ये कधी पण नाश नाश्ता तेन पाहिजेल तर त्यांनी देतात बनवून जास्त लोकांच तेन आसलं तर
कुठं
दत्तछायामध्ये आहेत वाडीत आणि माऊली हा जेवण पण करतात आणि माऊली हॉटेलमध्ये पण आहेत कांदभजी सोडायला जातात
तिथच काय
हम ट्रिपच घेणार की पैसे चांगलं दिले की जमवून दिले की घेणार की
नाही आमचं दिवसाल असते हो दिवसालला तुम्ही एवढं घ्यायचं आमच्या बरोबर यायचं चहा नाश्ता जेवण करून द्यायच पण सगळं सामान आमचं
हा सामान तुमचं काय
त्यांच पण फिरन होती
हा
त्यांच भी फिरणं होतय
हा होय काय आमचं फिरणं राहिलं त्यांचच फिरणं घ्या तुम्ही आता
हम्म दिवसाला आठशे रुपये देतय आम्ही
हा मग बरं की हो मी एकदा विचारून बघतो की
वीस लोकांचा स्वयंपाक असत वीस पंचवीस
हा वीस पचस म्हणजे काय इझीच आहे त्यांच्यासाठी काय एव्हढ
काय काय करत्यात
अ सगळं करतात नाश्त जेवण सगळं
ह जेवणाात काय काय प्रकार
जेवणात काय तुम्ही सांगशीला ते असेल,
हम्म
हम
चालतंय चालतंय अगचान काय एक गाडीची जरा हल्ली ती बघू नका नेघ,
किती किती लोक काय तता गेलंय ते तुम्ही घेऊन त्यांना किती
ह् बोल भाई शिसवी च्याला प्रसाद मिळतो,
हा हा
वीस लोक आहेत
हम् हम
हा आणि
काय नाही मग रिटर्न आहेय काय वस्ती आहे आज
रिटर्न आहे आता गोंधल मध्ये प्रसाद घेणार
हा
बॅड घरी अकरा बारा पण येतंय घरी
रात्री घरी अकरा बारा पर्यंत का हा हा,
लॉग रूट ला लॉंग रूट ला जो लॉग रूट ला तुमला झोप तेन येत नाही मग स जास्तच मग काय करता तेव्हा
डाय फ्रूट्स असत्यात,
हा अगं बाई बाई तुमचं ड्रायफ्रूट वेगळं असतील काय,
होय परत हे असतय चहा प्यायचं
तुम्ही मग हे करत नाही काय म्हणजे अ जरी पण जो तरी पण झोप आली तर असं गाडी थांबवून वगैरे अस झोपत नाही का आधी मधी
हे झोपतोय की लईच जर झोप यायली तर मग गाडी कढला घेऊन झोपतोय,
हा हा तेच की
त्या त्याशिवाय पर्याय नाही हम्म
तुमच्या गाड्या तर सगळ्या वारीलाच गेल्या असतील दोन्ही पण
होय वारीलाच आहेत बघ
ह्म ह्म तूमच्या हाॅटेलचे यांच्या हाॅटेलचे टेलचे मालक पण गेलेत वाटतं आज काय काल गेलेतं
काय आहे त्यांचं नाव आहे?
दयानंद कुमटेकर,
हा हा हा ते आहेत एवढं माझे मित्र आहेत म्हणलं एक मुड
कोण त्रिमूर्ती वाले होय त्रिमूर्ती वाले हा हा बोल कि
त्रिमूर्ती वडा फेमस आहे म्हणा
होय होय फेमस आहे
हम्म अ ट्रीटमेंट निघणार आहे
हम्म
आणि उद्या लगेच जाणार आणि उद्या लगेच जाणार का तुम्ही आता वारी जोपर्यंत
बडा हा हा.
ह
ईथ फोन वर बोलायली समजत
त्या तुला काय?
चहा घेतला मगाशीच. चहा घेऊन. आम्ही पण पंंढरपूरला यायचं म्हणाय लागलोय बघू.
याकी. याकी.
मग तुमचीच गाडी सांगाय लागतीया वाटतं मग आम्हाला.
शिटा जास्त असल तर सांगा. तुमची गाडी असली तर आमची डॅम ड्रायव्हर म्हणून येतो. काय अडचण नाही.
काय नाही. आमची आमची गाडी पण नाही आणि आमचा ड्रायव्हर पण नाही.
बर बर.
आमची ओमनी आहे की.
हम हम हम. तिकडे पाऊस नाही आहे का?
पाऊस लय नाहीय आस बारीकय.
हा हा हा हा. एक ताक बारी लागलाय.
हा हा. नाही सगळीकडे बहुतेक चालू आहे पाऊस आता.
हम हा हा. सकाळी काय नव्हतं. एकदमच चालू झाले आत्ता.
आता नाही का? काल की परवा न्यूजला सांगयले की आता च दोन तीन दि -सलग पाऊस आहे म्हणून.
ह ह ह ह. ह आणि काय चाललं?
काही नाही. स्वयंपाकाची तयारी आमची आता.
होय?
आमला का द्या आमला कोण त्याला नेत नाही रोज रोज. एक दिवस नेले की दंगा करतो. होय.
हम् हम् हम्. काय
आम्ही गेलो तर-
बरोबर आहे तस मला त्याला
होय. बाई कवा बाहीर खाल्लं आम्ही? आम्ही कधी माहिती काय? ट्रीपला गेल्यावरच बाहेर खातो नाही तर असं- सहसा आम्ही बाहेर जास्त जात नाही. आणि पुन्हा तर-
मग आई ते हॉटेलच बेस्ट आहे. हेरवाड मधलं. भूमिपुत्र हॉटेल असलं बेस्ट आहे हॉटेल. आम्ही- ह तिथं. तुमचं झालं व्हयं? तुमचं झालं म्हणजे झालं.
ठेवा. ठेवा.
मी फोन लावणार आहे बघ आता परत.
हॅलो.